हॅलो.
हॅलो, हा आवाज येतोय ना?
हा, येतोय तुम्हाला?
हो येतो, येतो.
हा बोल.
हं हां, तर टेक्नॉलॉजी घ्यायची
हा
हम्म, टेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञान बरोबर की नाय. आजकाल टेक्नॉलॉजी खूप म्हणजे अशी हे झालेली म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? अ प्रख्यात झालेली हं प्रख्यात झालेली आहे आणी म्हणजे मला वाटतं असं कुठलाही देश किंवा कुठलंही ठिकाणं नसेल कि तिथे क्नॉलॉजी युज होत नसेल बरोबर की नाही तर आता आता आपल्या घरातच बघा तुम्ही अ मोबाईल म्हणा, लॅपटॉप म्हणा. किंवा व्हिडिओ गेम्स वगैरे म्हणा पोरं आणी त्याचे फायदे पण असतात आणी तोटे पण असतात. बरोबर की नाही फायद्याच सांगायच झालं तर आपल्या कुठल्या पण गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला म्हणजे पटकन अ ते होतं बरोबर की नाही जसं आपल्याला आता एखाद काहीतरी आडली गोष्ट तर आपण गुगलमध्ये जातो लगेच किंवा युट्यूब मध्ये जातो आणि आता नवीन ए आय आहे आलेलं तर ए आय मध्ये पटक ते गोष्ट शोध शोधून वगैरे ती पटकन आपण कॅप्चर करतो बरोबर की नाही.
हो बरोबर.
आणी नुकसान म्हटलं तर नक्कीच नुकसान तर आपल्याला म्हणजे होतच राहतो कारण आपल्याला त्याच व्यसन जडतं बरोबर की नाही? व्यसन जडलं म्हण म्हणजे माणूस त्याच आहारी जातो आहे ना? म्हणजे जसं आता आपल्याला मोबाईलचं ऑनलाईन काम जर म्हटलं तर आपण परत परत मोबाईल वगैरे चेक करत राहतो. आता तुम्हा तुम्हाला काय वाटतं त्याच्याविषयी ते बोला.
हा बरोबर आहे टेक्नॉलॉजी कसंय आता काय सगळीकडे युजस होते त्याचा खूप महत्त्व आहे आजच्या काळात. तर आजच्या काळात म्हणजे स्मार्टफोन आणि इंटरनेट हे आपल्या आयुष्यात म्हणजे सर्वात अ इम्पॉर्टंट भाग आहे तो.
बरोबर.
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपली कोणते ना कोणती काम ते मोबाईलवर होत होतातच आणि ते नसल की आप आपले खूप काम नाही झाले नसतेत..
बरंर.
म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणा की आता लांबचे आपले नातेवाईक आहेत. त्यांच्याशी आपण संपर्क करू शकतो व्हिडिओ कॉल करू शकतो. त्यांच्याशी बोलू शकतो ह आणि कुठली पण ऑनलाईन कामं असतात बघा बँकेतली डिजिटल पेमेंट म्हणा. किंवा दुसरं काय काम असेल त्या लगेच घरी बसून आपण करू शकतो आपल्याला खूप वेळस जाऊन बँकेत थांबायची गरज नाही. आपलं तसं वेळ पण वाचतोय त्याच्यामुळं.
बरोबर, बरोबर आणि अ पेमेंट जसं तुम्ही आता म्हटले की पेमेंट व पेमेंट किंवा आप हो ना, की आपल्याला काही गोष्ट वगैरे आणायची आहे बाहेर जाऊन तर तु पट पण आपण एखादं ऍप वगैरे उघडून वगैरे. पटकन बघून ती गोष्ट आवडली तर आपण घेऊ शकतो बरोबर की नाय, तसंच खायचं वगैरे म्हटलं आता आपण कधी बाहेर वगैरे गेलो आणि आपली ओळख वगैरे नसली कधी-कधी काय होतं. आपण दुसरीकडे शिफ्ट वगैरे होतो तर म्हणजे. आपल्याला एवढा टाइम नसतो घरात करायचा कारण ते आवरायचं वगैरे पण असतं घरात. तर मग आपण पटकन असं स्विगी, झ्योमॅ-झोमॅटो वगैरे याच्या याच्यावरन पटकन ऑर्डर करून मागू शकतो. आपल्याला जे वस्तू आवडली ती घेऊ शकतो आपण.
एकदम बरोबर आता जे लोक आता सिटी लेव्हलमध्ये राहतात जेनी जॉब वगैरे करतात त्यांना असं टाइम नसतय बाहेर जाऊन. घराच काही सामान वगैरे आणायचं असेल तर ते डीमॅट, स्विगी अस असत ऍप त्याच्यावरून घराचे सामान सुद्धा त्यांनी मागवतात. आणि शॉपिंग करायला अ कुणाला किंवा वेळ नसेल तर त्यांनी ऑनलाईन घरी बसून. एवढे ऍप्स आहेत ऑनलाइनचे पण. त्याच्यात वेगवेगळ त्यांनी हे क्रॉस चेकिंग करून पण मागू शकतात ऑनलाईन त्यांना काय पण पायजे शॉपिंग करायची असेल. किंवा खायचं मागायचं असेल तर. असं टेक्नॉलॉजी नसल की जगामध्ये काय घडत आहे याची आपल्याला माहितीच कळी नसते. ते, घरी बसून आपल्याला खूप काय अ ज्ञान मिळतेय.
हो. बरोबर, बरोबर अगदीच म्हणजे आता-आता जर विचार केला ना टेक्नॉलॉजी खूप. पुढे गेले कारण आपल्या वेळेस जर बघितलं आणि त्याच्या मुलांच बघितलं तर म्हणजे आपण त्या मुलांच्या पुढे काहीच वाटत नाही आता मला. मला पण मुलगा आहे त्याला ते. मोबाईल मधल वगैरे लॅपटॉप मध एवढं सेटिंग वगैरे सगळ कळत ना की ते मला. पण कळत नाही म्हणजे कधी-कधी वाटत की हा आपल्या वेळेस जरी ही टेक्नॉलॉजी थोडीशी डेव्हलप झाली असती तर आपण पण म्हणजे अ खूप पुढे गेलो असतो अस, हम्मम्म हम्.
आपल्याला पण खूप ज्ञान, हो. हा, काॅ आणि कसं. जे कोण जॉब करतय आता जे कोणी जाऊ शकत नाही आता अ स्पेशली आता लेडीजच कस बाळानंतर त्यांना जायला होत नाही कुठे. तर त्यांना अस वर्क फ्रॉम होमची पण आता कसं ट टक्नॉलॉजी मुळ ते पण सुरू झाले वर्क फ्रॉम होम पण होतय सगळं घरी बसून पण. पण काम करू शकतो आपल्याला करायचं असेल तर घराला, बाळाला लक्ष देऊन आणि झुम मिटींग्स होतात झुमवर ती पण खुप घ्या घरी बसून सगळं काही होतंय.
हो हो, तर ते सगळं शक्य टेक्नॉलॉजी मुळे बरोबर. नाही पण आपण म्हणतो ना कि. टेक्नॉलॉजी पुढे गेली पण मला वाटतं ते त्याचे तोटे पण तेवढे आहेत बरोबर. की नाही आपण जर हो. हो हो, आता स्कॅम झालामुळे. आता मगाशी नाही का तुम्हाला पण माहिती असेल की आपल्याला एक काम आलं. त्याच्यामध्ये वेगवेगळे नंबर यूज करायचे मग ते ओ टीपी घ्यायचे आपल्याकडे. थोडी ना एवे म्हणे वेगवेगळे लँग्वेज साठी वेगवेगळे नंबर फोन नंबर युज करायचे. ओटीपी घ्या तर ते ओटीपी घ्यायला सुद्धा लोक म्हणजे चाच पडतात. कि द्यायचा कि नाही द्यायचा अस हा.
त्यांनी असे खूप फॉल्स क असे कुठले पण कॉल्स येतात आपल्याला. की ओटीपी द्या ब मी बँकेतून बोलतोय केवायसी. भरा आणि आपण थोडं पण काय डिटेल्स घातलं की सगळं आपल्या बँक अकाउंट. झिरो होऊन जातय.
हो हो हो अगदीच म्हणजे आपण तर ठीक आहे आपण सामान्य लोक आहे अगदी डॉक्टर. तर वगैरे मोठे मोठे लोक आहेत त्यांच्यासोबत हे असले गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे मगशी मागेच मी पेपरला वाचलं.
माझे नातेवाईकांमध्येच अस सेम घडलेलं आहे एक एझाम्पल. त्यां हो त्यांनी असं.
ह
पैसे भरून आलते सकाळी आणि त्यांना दुपारी फोन आला केवायसी साठी बँकेतुन त्यांनी नुसतं लिंक ओपन केली. आणि त्यांचे ऐंशी हजार रुपये अ बँकेतन हे कट झाले. आणि ते कस काय तर ते आपल्याला ते काही क्राईम ते आपल्याला सापडतच नाही कोण कसं गेलं कुठे गेलं एवढं ते कॅम्प्स चालू आहेत आता तर.
हो भेटले का मग. की नाही गेले.
नाहीच भेटले ते कळताच नाही कसं गेले कुठे गेले बँकमध्ये जाऊन कंप्लीट. बँक मध्ये जाऊन कम्प्लीट केली पण काही मिळालेच नाही पण तो एक मोठा तोटा. हाय ते एवढं आपण मेहनतीन पैसे कमवतो आणि ते अस एका झटक्यात असे गेले.
हो हो बरोबर ना कारण आप आपल्यावरूनच बघा ना आपण. एक एक मिनिटासाठीचे किती मेहनत घेतो नाही का? आणि ते पैसे असेच म्हणजे सायबर क्रिमिनल. नाही घेतलं तर म्हणजे किती आणि त्यांचा पत्ता पण लागत नाही कारण त्यांचं ते पूर्ण जाळच असतं
हो बरोबर आहे आणि दुसरा इतक नुकसान मला वाटतंय आत्ताची हाल्लीची लहान मुल पण टीव्ही स्क्रीन मोबाईल शिवाय जेवत पण नाहीत आणि ते खूप वेळ त्यांच्या डोळ्यांसाठी पण ते चांगलं नाही एवढ्या कमी वयात त्यांनी असं बघून खातय तर. मला ते त्याचं नुकसान खूप मोठा वाटतोय.
हो हो तेच ना आता माझ्यावरून पण सांगते माझा मुलगा आहे मोठा. य म्हणजे तो सातवीला आहे. तरी पण त्यान टीव्ही लावल्याशिवाय त्याला जेवण जात नाही आणि टीव्ही जर बंद केला ना. तर त्याचं जेवण अगदी कमी म्हणजे दोन चपात्या खातो तर तिथं एकच चपाती खाणार असं.
माझी मुलगी फक्त पंधरा महिन्याची पण ती टीव्ही शिवाय तोंडच उघडत नाही जेव्हा टीव्ही लागते मग ती खाते. हो तर ती अ सवय. हो ती सवय. तर खूप मोठं नुकसान आहे त्यांच्या डोळ्यांना पण खूप त्रास होतय आणि ते. एवढं स्क्रीन टाइम चांगलं पण नाही.
हो आणि कारण म्हणजे ते सवय जर लागली ना मग बाहेर गेल्यावर. त्रास होतो त्यांना आणि आपण पण कसं आपल्याला कळतं हे याच्यामुळे नुकसान होणारे म्हणून पण आपण पण नाही काही करू शकत ना कारण त्याच्याशिवाय त्यांना म्हणजे जेवण पण करू शकत ते जास्त आणि व्यवस्थित शांत शक आपण काय म्हणतो क च आपलं म्हणजे ते शांत बसले तेवढ्या वे आपलं काम वगैरे आवरलं होऊन जाईल पण मग ते तेवढं नुकसान पण आता तुम्ही बघितलं असणार की बऱ्याच छोट्या छोट्या पोरांना चष्मा वगैरे लागतो. ते ह्या स्क्रीन टायमिंग म वगैरेच लागतो ना त.
हो बरोबर आणि ए आय ए आय कसं आता निघालाय त्याच्यामुळे सगळं आपल्या प्रश्नांची उत्तरे लगेच मिळ तात पण त्याच नुकसान पण खूप हाय म्हणजे आता कुणासोबत आपलं कोण पण फोटो अटॅच करतोय. तर ते एक मोठं नुकसान हाय ते गैरसमज होतय खूप. अ कुणाच पन ते टोंड लावून ते फोटो बनवतात तर ते पण खूप तसं ते त्याचं नुकसान ते खूप मोठं हे त्याचा परिणाम वाईट होऊ शकतं.
हो नक्कीच नक्कीच. ते यायचं जेवढा आपल्याला चांगला उपयोग आहे तेवढा म्हणजे दुर उप दुरपयोग
दुरुपयोग पण खूप आहे त्याच आणि माणसं दुरुपयोगकडे कुठले कुठले दुरुपयोगाकडे खूप लक्ष देतात.
हो हो तेच ना
हो तर मला वाटत की ते दुरुपयोग न बघून तेतले उपयोगी काय गोष्टी आहेत माणसानी ते शिकून आपलं भविष्य चांगलं करायला पाहिजे.
हो आता हे सायबर क्रिमिनलची गोष्ट सोडली आता आपण म्हणतो आता चंद्रावर वगैरे सूर्यावर यान टेक्नॉलॉजी मुले झालं ना ते शक्य नाही तर आज हा कुठ काय होत एवढं आणि चांगला विचार केला तर चांगल्या गोष्टी ची पण करतात असय टेक्नलॉजी वापर वगेरे करून आणि क वाईट वाईट करणाऱ्यांना काय मग असे क्राईम सारखे घडवतात.
हो कस ते ते न्यूजमध्ये वगैरे काय पण दाखवतात किंवा दुसरे आयडियाज देतात. तर ते लगेच माणस घेऊन त्याचा दुरुपयोग करतात तर ते माणसाना न नको करायला पाहिजे आणि त्यातलं काय ज्ञानाचा आहे ती गोष्टी घेऊन त्यांनी चांगलं जे आहेत त्यांतन घेऊन आयुष्यात कुठ तर पुढ जायला पाहिजे.
नक्कीच नक्कीच मग मला पण तेच वाटत कारण अ हे म्हणजे आपलं आता देशाचाच बघा ना देशाचा विकास झालाय तो टेक्नॉलॉजी मुळे आणि आधी बघा आपल्याला मग कुठं बाहेर जायचं म्हटलं तर आधी पर्स वगैरे त्याच्यात पैसे घ्यावे लागायचे मग कुठं बँक येत रांग रांगा लावत बसा मग किती टाइम कंनझ्युमिंग होत ते पण आता तसं नाही आता आपण कुठं पण गेलो मोबाईल सोबत असला कि पटापट सगळं काम होतात शॉपिंगला जायचं म्हटलं किंवा घरून शॉपिंग करायचं म्हटलं तरी अ यु पी आय थ्रू आपल्याला अ होऊ शकत शक्य नाही का.
हो बरोबर आहे एकदम कुठे पण जाणं खूप सोपं झालं आहे फक्त मोबाईल घेतला आणि काय कुठे पण शॉपिंग करा कुठे जायचं आहे फिरायला सगळं स सगळं आपल्याला कुठे फिरायला जायचं त्याचे डिटेल्स मिळतात सगळं मिळतय आपल्याला.
हो आणि घरी बसून पण आपल्याला म्हणजे म्हणतो ना आपण जग फिरू शकतो जग फिरू शकतो जस की आपण मॅप वगैरे ओपन केला आपल्याला एखादी जागा म्हणजे बघायची आताच आपण प्लॅन करतो कुठं जायचं तर मॅप ओपन करायचं सरळ आणि ते बघायचं म्हणजे
हो कुठला रस्ता आपल्याला माहित नसेल तर आपण सहजच ते मॅप उघडून कुठे पण जाऊ शकतो.
हो नक्कीच नक्कीच.
ओके मला वाटलं आपले मुद्दे संपलेत मला तुमच्याशी बोलून खूप चांगलं वाटलं. धन्यवाद!
हो मला पण तुमच्याशी बोलून छान वाटले. छान प्रकारे मुद्दे मांडले तुम्ही पण
हो ओके धन्यवाद ह!
हो.